हो होतो ताई आवाज येतोय. हम्म. ते ह काही नाही ब तेच ना ते रात्री.
हॅलो.
हा येतोय.
हा, बोला ना.
हा येतोय. कंटिन्यू हो हा.
हो हा ते मध्ये काय होतय थोडसा नेटवर्कचा इशू आहे. आमच्या इकडे तर त्यांच्यामुळ थोडा मध्येेच आवाज ब्रेक होतो.
अच्छा अच्छा! अ तुम्ही कुठे राहता तरी?
अ आपण इकडे याला काय म्हणतात त्याला अ थांवा काही पटक का? आवो. अ हे या तुम्ही का काय करताय आता काय करताय तुम्ही?
ली
हो का? आणि आता म्हणजे कसे प्राणी वगैरे घरी तुम्हाला कुत्रे म्ह जर काय आवडतं का?
ह.
आणि आपल्याकडं काय झालं? डॉगी आहे ना आपला. आपल्याकडे अ तो माझ्याकडे ना दोन. दोन कुत्री आहेत एक मांजर आहे आणि ते इतके म्हणजे ते असं म्हणतात ना कुत्र्याचं मांजराचं कधी पटत नाही.
हा...
पण आमच्या घरामध्ये कुत्री दोन कुत्री एक मांजर इ छान खेळतात ना बरोबर तुम्हाला मी व्हिडओ व्हिडिओ पाठवते त्यांचे
आणि अ काय होतं माहिती का असं म्हणतात की कुत्रे माजरे एकत्र कधीच नाही सगळे जण म्हणतात. प्राणीप्रेमी किती म्हणजे पण ते इतके जीवाने लहानपणी पासून एक
ते लहानपणापासून येऊन त्यांचाही बॉन्ड तयार होऊन जात असेल ना हा आनी
हा आणि ते लहानपणापासून एकत्र मुळे तुम्हाला सांगते ते इतके छान खेळतात. एकमेकांशी राहतात आणि अं... प्रत्येकाला समजत बर का. म्हणजे तिथे ती डिश ये ना स्वतःची डिश त्या स्वतःची डिश धरून- ठेवणार मांजरी नाही म्हणजे ती आमची आहे ना तिला रानु म्हणतो आम्ही मांजरीला आमच्या आहे ना रानू रानू नाव ठेवलं. तिला राणू म्हणाले ना आता समजायचं तिला बोलावलं रानू म्ह उभं राहिले ना सगळे मला म्हणतात माझ्या शेजारच्या पदारच्या सगळ्या महिला तुमचं ही ऐकतीच कसं हो तुमचं लगेच तुम्ही तिला आवाज दिला तेल तुमची मुलगी
मग मग तसच असत ना मुलींच आपण त्यांना पाळतोच तसं ना एवढी अटॅचमेंट होऊन जात. तर ते मुलांसारखेच असतात ना, ते गेम
ती अह तिला आवाज तरी दिला ना मी लांब गेली ना राणू इकडे ये इतकी‌ जोरात पळत येती ना म्हणती आली तुमची लाडकी लेक. आली आली आली
लेक च असतात ना त्या माझ्या नंनद त्यांच्याकडे नऊ मांजरी
अरे बापरे!
हा मुंबईत ते पण
अरे अरे मुंबई सारखे सिटीमध्ये
हो आणि त्यांनी म्हणजे एवढी सवय पण छान आहे मांजरांना अ का टॉयलेट मध्ये जाऊनच ते पाॅटी वगैरे करतात
हा हो सवय इतकी सुंदर सवय
लावलेली त्यांनी इतके छान येते म्हणजे त्यांना पण
आ आमची पण मांजर खूप म्हणजे खूप समजत तिला ते हा हां
खूप स्वच्छ प्राणी हो तो खूप छान आहे असं लाडीवाळ अरे एकदम लडीवाळ असतात आहे हो हो ते स्वतः स्वच्छ सगळं करून घेत म्हणजे एकदम क्लीनस आणि छान झोपतात ते बघून आपल्यालाही खूप छान वाटतं बर ना मांजरे ना खूप छान वाटतात
नाही आम्ही पण कसं मांजरेला मांजरीेला कुत्र्याला काय करू आपण इंजेक्शन वर्षाचे तीन चार इंजेक्शन इंजेक्शन असतात ना ते इंजेक्शन दिलेले असतात त्याच्यामुळे कसं आमचे घरामध्ये पूर्ण राहतात आणि त्यातले त्या दोन कुत्रे विचारायचच नाही
मग त्यांना खायला फूड देता का तुम्ही आपलं फूड देेता की आपलं भाजी पोळी वगैरे ते पण असतात
हा हा हा
नाही फूड देता कि आपलं जेवण पण देता त्यांना
नाही आम्ही काय करतो ते आपलं प्युरीपीठ फॅटेगरी ते पण वापरतो, ते पण आणतो आणि काय करतो आपण म्हणजे अ त्यांना आहे ना म्हणजे असं नॉन व्हेज वगैरे अंडे उकडून अंडे अं देतो उकडून नॉन व्हेज आणतो त्यां त्यांच्यासाठी थोडस नाही का आठवड्यात तीन चार दिवस नॉनव्हेज असत. आणि ते नॉन व्हेज पण आणलं आणि त्यांना म्हणजे, हो किती माहिती आहे का म्हणजे दारामध्ये कुणी येणं जाणं बाहेरच्या व्यक्ती नाहीत ना कुत असल्या नंतर घरामध्ये हॉलमध्ये जरी आणि ते हॉलमध्येध्य् बसून राहतात काही घा काही घाण करत नाहीत अजिबात नाही स्वच्छ शि सू काही पण म्हणजे बाहेर डायरेक्ट म्हणजे शिसू झाला जा ना स्वतः बाहेर नाही गेले डायरेक्ट दरवाजाकड बघतात दरवाजापाशी जाऊन उभ राहतात. आपण समजून जायचं कि यांना बाहेर जायचं दरवाजा उघडला ना हम्म दरवाजा उघडला की बाहेर जातात, बाहेरून परत येतात म्हणजे असं छान आहेत कुत्री पण छान आहे मांजर पण
खूप वेळ जातो त्यांच्यामध्ये
हो हो आणि घरात कुणी असलं नसलं तरी त्यांच्या बरोबर वेळ जातो. हा असं होतं असं होत.
आमच्या ना म्हणजे कु हीत्रा कस ना गल्लीत ते दोन तीन कुत्रे पण मग सगळ्यांनी अस जीव लावलेला आहे तर माझी नात आणि आमच्या ते मुली ना तर खूप जीव लावतात त्यांना म्हणजे अगदी घरच्या कुत्र्यांसारखं पण ते आता एवढे श हुशार झाले ना ते म्हणजे गल्लीतले आहे ते पण सगळे खाऊ घालतात बीस.. माझा मुलगा आमच्या तर ते जर माझ माझी नात आणि ते समोरचे ती ताईंची नात त्या खेळायला जर लागल्या ना दोघं दोन साईड ला असे उभे राहतात. दुसरे कुत्र्यात ना वगैरे अजिबात येऊ देत नाही अनोन पर्सन आले ना भुंकतात ते त्यांच्या अंगावर न्जे म्हणजे हो तरी तर आम्ही पाळलेलो नाही पण आमचं आणि आम्ही गणपती बसवतो ना तर आरती सुरू झा ली, क लगेच येऊन बसतो तो. इतकं हो इतका छान आहे तो हा
कळत ओ सगळं कळतं म त्यांना माणसासारखं त्यांना मुलांसारखं माण संसारखं कळत त्यांना
हो आता आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये मुलगी आहे तिच्याकडे पण असंच म्हणजे कुत्री आहेत तिच्याकडे पण ती नाही गल्लीतले डॉग घरी पण तिच्या दोन तीन कुत्रे आहेत. आणि गल्लीतल्या त्या डॉगींना आहे ना त्यांना पण ती रोज बनवून खाऊ घालते. जे सगळं मस्त ते राईस त्यात चिकण अंडी वगैरे सगळं आणून रोज खाऊ घालते ती तर ते पण एवढा आवाज ओळखात तीचा ना आता ते आवडच असते ती खरं आणि जपतं पण म्हणजे त्यांची भाषा ही असते. कळते ती आपल्याला हे गलं का राहत गेलं की तेच ना हम्म छानच असत.
नाही छान छान असतात प्राणी प्राणी पाळले पाहिजे, प्राणी एक दोन तरी प्राणी पाहिजे घरामध्ये पहिली लोकं पहिली लोकं दहा दहा कुत्र्या असायचे त्यांच्याकडे शेतामध्ये आजही बघा ना शेतामध्ये गावाकडे अ कुत्री मांजरं भरपूर असतात ओ.
नाही पाळतातच ना मग ते ते आणि गरज पण असते ते, तेवढी घराची सुरक्षा पण ठेवतात. अ आणि इतर पण काही संकेत देतात ते आता समजा काही प्राणी असतात. सर्प असल विं
हो हो हो आमच्या इकडे तर पाठीमाग इतकी बिबट्यांची भीती होती बिबट. इतके बिबटे सगळीकडं जुन्नर वगैरे ह्या साईड ला म्हणजे सगळ जंगलचं सा. पूर्ण हे इकडचं आं पर. नदीचे भाग आमचे. साईड पूर्ण नदीचे भाग आणि पूर्ण म्हणजे हे सगळं काही पु. जिल्ह्यामध्ये बरचंस खूप खूप क नदीचे भाग वगैरे जंगल अर्ध जंगल आहे. इतके बिबटे ना म्हणजे अ दोनशे तीनशे बिबटे म्हणजे जा. त्या पहिले दोनशे बिबटे दोनशे बीब त्याचे ते दोन हजार दोन हजार बिबटे झाले. एवढ्या बिबट्यांचं प्रमाण जे असतं ना. त्यामुळे कुत्रे नाही का कुत्रे असनं फार गरजेचं हाय.
नाही नाही ते पाहिजे लगेच वास येतो ना त्यांना हा.
मोठी कुत्री असली ना की. ते बिबटे पण जवळ येत नाही तेवढे मोठे कुत्रे असल्याच्या नंतर आणि छोटे मोठे कुत्रे असले तर ते उडी मारून तेन त्यांना घेऊन जातात हो हो हो.
त्या कुत्र्यांना घाबरतात म्हणजे जात जर चांगली हे राहिली तर. रॉट व्हीलर वगैरे बरेच त्यांना घाबरतातच ना सगळे. रॉट व्हीलर वगैरे हा तेच ना हम्म. त्यांना त खूप घाबरतात आणि मांदरी ना ते मांदरींना सगळं म्हणजे. काही असं आलं ना बरोबर कळत ते मी तेव्हा आधी गावावर होती ना. ते मांजर एकदा ते विंचू आला अंधारात आम्ही बसलेलो होतो ओट्यावर. संध्याकाळच्या वेळेस तु लागली मेव मव मेव करायला माझे बिस्र फरले. लाईट लागणे काहीतरी आहे म्हणून बघितलं एवढा मोठा विंचू.. म्हणजे त्यांना तो पण वा तो आपली म्हणजे सुरक्षा करत सगळ्या बाजूनी मग हा प्राणी म्हणजे खूप. छान असय त्यां बाकी. तब्येत वगैरे तुम्हाला नाही ना काही हिशू. फरचा. ह आपला आता एकच मिनिट राहिला.
ह् ह हम्म ह.
तुमच्याशी पण आवडतं मला पण गप्प. ना हम. चालेल चालेल चालेल झाले आपल्या ठ तीन चार मिनिटच तीस सेक चालेल पाठवा तुम्ही फोटो.
हो हो हो हो पाठवते.
ठीक.
हॅलो! वीस पंचवीस सेकंड बाकी. हॅलो! हॅलो!